हम्! नमस्कार, आपलं त्याच्या चटण्यांचं बोलणच राहिलं ना मध्येच हम्!
हा ना. कोणकोणत्या प्रकारच्या चटण्या करता तुम्ही?
आम्ही अ हेची शेंगदाण्याची करतो, खोबरा शेंगदाण्याची करतो. मिक्स आणि जवस जवसची करतो जवस.
हा. जावसाची कशी करता?
जवसा जेव्हा आपण कारळाची जशी बनवतो. तसच म्हणजे लाल सुक्या मिरच्या जिरं जवस भाजून घ्यायचे. त्यात लाल मिरची सुकी आणि मीठ, जिरं हे टाकून असं वाटायचं मिक्सरला झालं.
जवस तुम्ही भाजून घेता का कच्चेच?
भाजूनच घेतो ना एकदाम भाजून घ्यायच. जवस काराळे पण आपण भाजुन घेतो ना तिळा तिळाचं पण तसेच कर करतो ते तिळाची करता काय तिळाची पण तशीच करतात खुप
तर
तुम्ही तिळाची केली का कधी नाही आपले पांढरे तिळ असतात ते ह पांढरे तीळ असतात ते म्हणल हॅलो आवाज येतोय ना
हा येतोय येतोय पांढरे तिळाची पण करतो ना
हा पांढरी तीळाची पण करतो
चटण्या भााज्या नाही आवडलंय चटण्या छान लागतेत ना खायला
हम्म असं पण तोंडी लावायला जां लागत त जव जवस तर नेहमीच खावा जवसाचसं अ ते डायबिटीस च्या लोकांना त्याच चांगलं असतं जवस आपल्याला पण चांगल्या असत पण हा त्या लो जास्त गुणकारी शुगर कंट्रोल मध्ये राहते ना कडीपत्त्याची एक करायची हा जवस नी
कढी पत्त्याची, कढी पत्त्याची पण चटणी करता का?
नाही करत नाही पण मी ऐकली ती करायची पण बघू. कडीपत्ता आहे आमच्या घरी झाड मोठ गावाकडं तुम्ही लावलंय का?
आमचं पण दारात पुढे झाड आहे कडीपत्त्याच
हा
हम्म
त्याच ते वाटून पण तस टाकायला चांगलं लागत ते चटणी त खोबऱ्याची चटणी आपण करतो ना ह्याची अ काय म्हणतात इडली ची
ह
त्यात ती वाटुन टाकायची पानं ते पण छान लागत ते किंवा सांबर मध्ये पण थोडीशी कढिपत्त्याची पान हो अच्छा ना आज हा पुदिना पण त्यातच म्हणजे ते खोबऱ्याच्यातच टाकतो ना इडली बरोबर करताना पुदिना ना आणि ते ते त्याचा पण वास छान येतो एकदम पुदिन्याचे पण चांगलेच लागते ते जास्त पण पुदिना झाला तर असं पित्त झाल्याच होतं कसं वेगळंच होतं जर आपल्या जर मळ जास्त पुदीना हा जास्त पुदिना पण म्हणजे हे होत नाही सर्वांना एकदम आज स्कुलमध्ये गेला नाही का
नाही स्कुलमध्ये आज तिला सोडुन आले
हो का घरी माघारी आज थांबले नाही तुम्ही
आज नाही थांबल्या तर तिला सवय तर लागलीच पाहिजे ना थोडी थोडी का होय ना
हा
दररोज आपण थांबायचं मग त तशी मग जाणारच नाही ना एकटी शाळेत
हम्म पहिल्यांदा जाते काय मग शाळेत
अं
म्हणजे आतापर्यंत शाळेत जाती का असं
हा हा पहिल्यांदीच शाळेत जातीय.
त्याच्यामुळेच त्रास देते अवघड झालं असते. अस आजू बाजु.
नाही, नाही ते आताच जाती नाही आजूबाजूची नाही येतला आमची येते ना. तिला सवय झाली नाही ना अजून त्यांची.
अच्छा.
हम्म.
मग आले सोडून आज म्हटलं मॅडम म्हणलं जा आता बरे दिवस झालं तुम्ही बसताय ना सवय तिला लागली पाहिजे ना.
हो म काय आता शाळा किती वाजता सुटणार?
आता शाळा दीड वाजता.
हम्म मग काम आटपले की नाही.
कामं चाललीत आता. दबा करते आता हम् टिफिन हो.
अच्छा बरं आहे ते पण एवढं उशिरा उशीर जातच कामावर
हा उशिरा कामावर भाऊ आयटी मध्ये ना मग त्याला उशिरा राहायला लागत नाईट असती ना त्यांना
अच्छा एकदम बर आहे जाऊ द्या एखादी रेसिपी सांगा वेगळी काय करत असला तुम्ही तरी
शेंगोळी माहिती आहेत का तुम्हाला
नाही ऐकूय पण ते कसे करतात ना आ. नुसत म्हणजे ऐकले ना पण आम्ही कधी खाल्ले पण नाही केले पण अस
हा का ते हूलग्याच पिट असतं ना त्याचे करतात.
हुलग्याच्या पिठाचे
हो हुलग्याची भाजी खाता असताल ना तुम्ही.
हो हुलग्याचे मोड आणून खातो की हुलग्याच ते आम्ही माडगं पण करतो. माडगं म्हणजे असं पीठी टाकून प्यायला.
हां गुळ घालून.
हा गुळ टाकून असं ते करत.
जिऱ्याची फोडणी देऊन हिरव्या मिरिचा
हा मिठाच म्हणजे कोणाला गोड नको असलं तर मग ते असेच.
हम्म आमच्या इथं हातच. पिठाचे शेंगोळी बनवते.
हो का कसे बनवतात.
त्याला लसूण हिरव्या लाल मिरच्या सॉरी वल्या लाल मिरच्या असतात ना.
अच्छा
ओल्या हा ओल्या चालत सुक्या पण चालत तसं काही नाही. तर हा लसूण लाल मिरची. जिरं वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये बारीक. आणि मग ते हुलग्याचं घ्यायचं पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये ते मिक्स करायचं मिठ टाकायचं.
हम्म
आणि ते मळून घ्यायच आपण चपातीला जसं पीठ मळतो ना. तस मळून घ्यायचं ते हो. आणि मग त्याच्या हातावर असे गोल गोल आपण. शेंगोळी पाहिलेत ना तुम्ही अे गोल गोल छोटे छोटे आपण ते बैलांना बैल पोळ्याला कस कान. शिंगामध्ये अडकवायचो हा तस पण. हे मोठी साईज मध्ये हा पण मोठी साईज मध्ये म्हणजे जिलेबीचे ज शेडे असतात ना नाही नाही असं गोल राऊंड करायचं जिलेबी सारखं
म्हणजे तसेच टाकायचे भाजीत
आधी गोल राऊंड करायचे नाही खाली आध ताटे ताटला ताटामध्ये
हा
आधी ते अे गोल राऊंड करून घ्यायचे तोपर्यंत कडाई मध्ये परत थोडी शिजरी याची फोडणी द्यायची जिरीची आणि लाल मिरची आपण जी वाटून त्यात मिक्स करून टाकली होती ना जिरं हा लल मिर्च लसण ते वाटलेलं त्याच थोडस बाजूला ठेवायचं आणि त्याची फूडणी द्यायची आणि ते पाणी उकळायला ठेवायचं फोडणी देऊन पाणी टाकून
अच्छा
आणि मग ते पाणी उकळलं त्याला चांगली उकळी येऊन द्यायची मग आपण जे शेंगोळी बनवलीत ना अशी जिलेबी सारखी
वळून हाता वळत आमच्याकडं म्हणजे हाताने असं दोन्ही हाताने करून वळत जिलाबी
काय माहीत आपण करतो ना ते गव्हाच करतो ना ते हेला. बैलासाठी करतो तेच बोलला ना.
हा हा हा तेच तेच तसंच. फक्त मोठ्या साईज मध्ये येते एका व एक जिलेबी सारखे येडे असे साईटला.
आपण हातानेच करतो की ते कुठं हे करतो ते असं.
हा हाताणिच हा. आणि मग ते गरम पा उकळी आलेल्या पाण्यात सोडायचं.
मग ते वेळे निष्ठत नाहीत का
नाही निसतत ते नाही नाही ते वेडे निसतत नाही तसेच राहतेत मग उकळी आलेवटा खयचे ना पाण्याला पू आपण जेकडे य तू खूड दि
तरी असं म्हणजे हे नाही का होत
नाही नाही नाही सुटत नाही तेकडे ते चांगले शिजवून द्यायचे हा आणि शिजल्याच्या नंतर ते शेवंगोळी चांगले शिजले ना
हा
मग शिजल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा शेंगदाणे बाजायचे आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याच कूड घालायचं
बरं आहे वेगवेग काहीतरी म्हणजे डाळीच्या पिठाचं ऐकलं होत पण डाळीच्या पिठाच ते तिकडे विदर्भात करतात ना नागपूर साईड ला ते तसं त्यांचं ते डाळीच्या पिठाचं असतं आपल्या हरभरा डाळीच्या पिठाचं पण ते असे तुकडे तुकडे तुकडे करून टाकतात ते लोक अस
नाही हे पूर्ण अस जिलेबी सारखं मोठं मोठं असतं आणि ते तुटत पण नाही
हा बघायले पाहिजे ट्राय करून एकदा फि तुमच्याकडे मग वरच्यावर भाजी होत असल्याची
हा वरची वर होती ना आमच्याकडे जास्त फेवरेट आहे जरा शेंगोळे आणि मासवडी
मासोडी मासोडी हा मासोडी माहिती आहे आमच्याकडे ते बाकरवडी म्हणतात त्याला असं म्हणजे गावच्या ठिकाणी
इकडे वल्ली मासवडी असते वल्ली वाली नाही बाकररवडी टाईप नाही
नाही ओलीच किती डाळीच्या पिठाची असते ते ना
आपण ते तुमच्याकडे तळून करीत असतील ना
नाही तळतात उकडतात उकडतात आणि पाहिजे अस तर तळतात नंतर
नाही आमच्या इकडं वेगळ्या पद्धती अस माोडी माझ्या मायराला असती तशी उकडून ती तळायची
हा
हम्म
अ मग ते तुम्ही हारबराच्या पेठाचीच करता कशाची पेठ
हा आपलं बेसन पिठाचीच करतो
आणि करायच्या कुर्त्यात
कारळ ते ते सुक्या बसवडीला टाकतेात ना
अच्छा मग याला काय टाकत
याला आपलं खोबरं त्यानंतर हावरी
हम
लसूण ह्याचा असं बाकीचं कांदा याचे सगळं अस बारीक पेस्ट करून ते त्याचा मस्त कर आधी
अच्छा
ओला ओला मसाला करते
हो का बरं बघायला पाहिजे ते पणय जरा वेग आता मला करायचीच आहे मासोडी आमच्या ते बुत्तीला देतात ना ढोळ जेवणाला
हम्म हा मग ती मा सोडी माझ्या मायराला करतेात तशी
हो का हा चालेल चालेल चला ठेवू काय प
हा हा